तू कशी येस ना, खोटं खोटं सागता इथे गावाच होते होऊ दे.
दुपारच्या, साडेदहा ते दोन टाईम, हाय.
अमं.
दुपारच्या शाळेचा जा, साडे दहा ते दोन.
हाव, काय? दोन की, सकाळचं पुुरते पण मग.
हाव, जाऊदे, बाई काही दिवसच आहे ना सकाळची.
हां.
हम्म.
हम् मजा येतशीना लहान लहान लेकराची मोठ्या पेक्षा
बाप्पा मज्जा म्हणजे विचारुस नको
हा ना
तसं त्याला हँडलही करायला लागत थोडं हसवावी लागते, खेळावी लागते आणि शिकवावी लागते
हम्म सगळं असतं
बापा आम्ही सांगितलेच ना त्याने दोन डबे सांगितले खिचडीसाठी आणि एक जेव्यासाठी भाजीपुडी आणि खिचडी साठी बॉटल बनायची
हा आणतात मग
हो आणतात प्रत्येक जण आणतात
हाव ना ते लहानपणी ऐकाततच
डब्बे
हम्म हम मग गावातच कसा लागत होता
गावात नाही टाकलं तर मागच्या वर्षीपासून त्यांची ऍडमिशन हिवर खेडलाच आहे ना
हा न तर गावात जमत होत ना प अजून हिटगावात होती ते हिटगाव हिटगावात होते पण अजूनही आता तुम्ही आता काही म्हटल भिले नसते ना एवढे
नाही मग आता सध्या तिथंच आहेत ते व आता सध्या तों राहिल म्ह ना हम्
आता नर्सरी टकलेशी नि या वर्षी
काय म्हटलं
नर्सरी, नर्सरी
हो, हो, हो
हम्म हेली द्याय लागत अस डबा, इबा करून मग
आणि या दोघैली काय
हम्म
बाबानी मंदर म
हा ओके
हम्म
शिवगााडीच जात अशील
शिव बस मत जाते हम् गाडी ना
हम्म
अभ्यास ही भारी आता या वेळेस
हा
नाही म्हणजे कसं पादी असं झालंय फरक आहे ना पहिल्या तर नात्यात
हम्म आता नवीन नवीनंगदा ना काही
काहीच नव्हतं ना आता एकदमच
पहिलीत आहे की दुसरी
आणि तो सेकंड मध्ये
हा ओके तसही ते सेंट पॉल चलावायचं डक्षाच्या वरच आहे समजा
हो आता हे मॅडम सोबत बोलली तर मॅडम म्हणत अभ्यासक्रम बदलला म्हणत चांगला हार्ड आहे म्हणत.
हाव काय.
हम्म, म्हणजे असं लक्ष घ्याय लागतील म
हा. तेले कस ट्युशनच पाहिजेत.
हा लावलीन त्याले.
हाव काय तिथच म हाव काय. हम्म. हा वंशु सोंदळ्याला आहे की काय?
नाही इथंच आहे त्याच्याच वर्गात आहे वर्गात नाही पुढे आहे तो. हा.
हम्म. त्याच काय एकदा टाकल्या की प लागते.
पूरच क करायला पुरती म्हटल मग ते अरद याच्यात, त्याच्यात जाणून पैसे कमाव आहेत ना.
हा.
आता जर मराठी शाळेत टाकलत.
मग तेसना तोही के, जी, वान, नर्सरी पासून तिथंच आहे ना.
हा ते एक
ते पूर असल तर बर नाही तर जाणून पैसे वाया गमवण येनेन आहे.
हा मग आहेच ते आहेच नाही धड हे नाही धड ती नाही हेच होतेन ते.
मग मराठी शाळेत आला की तर हे नाही समजाता काहीच नाही.
नाही.
हम्म.
मग ऐका ह्याचात पाहिजे कोणतही.
नाहीतर पण नाही तर मराठी तर मराठीतच समजा.
हा मराठी तर मराठी राहायला चालत इंग्लिश ते इंग्लिश होते.
हा..
हम्म..
आणखी?
हा चार मिनटं झाले आता
आता रात्री रेंज जाईन का? काय माहित विचारे.
वा वा राहते ना, तुमच कोणत आहे कार्ड?
जि ओ च आहे.
हा का जि ओ ले तर असते मग.
नाही पण मी लावली होती मागे त होत जात कॉल रात्री.
हाव काय मी हम्म.
लावलते मी एक, दोन कॉल.
हा व काय.
हा
असते ना म्हटलं रेंज.
हाव का मग रात्री लावून पण आता संध्याकाळ तर पाहतो मी दिवे, गिवे लावतो.
हम्मं हम्मं
दोन झाले आंता कांव पणं
हां तुमचे दोन झाले माझे दोन झाले.
आजचं तिसरं आहे कां हां
अंम कायं माहिती वरं पणं पांच पैकी तीनं दाकूंण राहिले.
हांव कायं मंग तिसरं आहे. हं मंग आंता मी थोड्यां वेळां नं तरी अधिक लावूंन पाहिन
हां हां करां मंग कॉल.
हॅलो
हां करां म्हटलं कंट मंग.
हांव